हॅलो!
हॅलो!
हा बोला मॅडम. हॅलो!
हॅलो.
हॅलो हा बोला ना मॅडम. हो हो मागे काहीतरी आवाज येतोय, पण तुमच्या. हा तुमचा आवाज येतोय, पण मागे काहीतरी खरंखर आवाज येतोय हा ह हातेत. हा तरी येतो, हा बोला तुमचा आवाज येतो मला हा बोला हा.
हा. हा.
हॅलो!
कुरबुर हा मी दिली होत. ब्ल्युतूथ काढते, एक मि एक मिनट.
हा हा काढा कारण, नाही तोच आवाज येतो मला, वाट हा आता व्यवस्थित आला हा.
हम्म काही नाही घरा म... वडील आहेत. त्यांची कुरकूर चालली होती, सगळं ऑनलाईन झालंय, बँकांमध्ये. तिकडे, तिकडे. सगळे व्यवहार, आम आमच्यासारख्या लोकांनी कसं काय करायचं? त्यात, फसगत होते. आणि, मो.. मोबाईल पण, असे आलेले आहेत आजकाल की, एक बटन दाबलं! कि, कुठे कुठल्या कुठे काय? होऊ!
अा हा!
असं चाललं होत त्यांचं, पण बरोबर आहे. त्यांच्या काळातलं हे साधन नाही आहे.
हो त्यांच बरोबर आहे ते मॅडम्स सहज त्यांना म्हणजे जे जुने लोक आहे त्यांना या्या गोष्टी सहज शक्य होत नाही आपल्यासारख्यांनाही काही काही ठिकाणी त्याच्या अडचण घेत आहे पण काही दृष्टीने ऑनलाईन चांगलं पण क म्हणजे आपल्याला सुविधा झालेली आहे घरबसल्या बिल भरणं म्हणजे आपण आता वीज बिल भरायला लांबच लांब रांग लावावी लागत होती तर ते आता तसं करता येत अ कराव लागत नाही भरता येतं पासपोर्ट काढायचा म्हटलं तर तिथे जा आहे करत तर आता तो पासवर्ड पण आपण ऑनलाईन हे करतो काही काही कागदपत्र आहे ते ऑनलाईन स समट करू शकतो म्हणजे त्याचे ना दोघी पण म्हणजे ऑनलाईनचे आपल्याला फायदे पण आहे आणि तोटेपणे या वृद्धा व लोकांनाच ते व टिक माहिती नल्यामुळे त्यांना एव हे होत नाही काही गोष्टी आपल्या काळत नाही
आणि कस असत त्यांची शिकून घेण्याची जरी इचछा असली तरी तरुण पिढी त्यांना शिकवत अ शिकवायला उत्सुक नसते त्यांना असं वाटत किती सांगितलं तरी कस येणार यां्यांना पण ते हे विसरतात की जेव्हा आपण लहान होतो आपल्या हाताला पेन्सिल धरून यांनी शिक
खरी गोष्ट आहे आणि कस आहे ते शिकवतात पण कशी माहितीय का मॅडम कि ते आपल्या हातात ना मोबाईल घेतात आणि पटकन तेच होत अस स करून हे करतात आणि त्यामुळे काय होतं ते त्यांचे बोट पटपट फिरतात त्या मोबाईल व कि ते आपल्याला त्यांनी कुठे आपल्याला क नाही त्यां सम नाहीण मा तुम्ही आम्हा अस सांगा क आ करा हे झाल्यावर इ चकली करा इ चकली करा आणि मग हे जर आपल्याला समजलं तर आपण एक दोन वेळा आपल्या आपले प्रयत्न करून आप ये शकत पण ते त्यांना इतकी घाई इतक सगळ्या गोष्टींच की अस बळ करून घ देतात त्यामुळे मग कळणार कस म्ह वृद्धांना कळेल कसं नाही एवढ्या सगळ्या गोष्ट
आणि जेव जेवढं कसं आहे माहितीय का जेवढ्या या गोष्टी सोप आहेत तेवढ्या त्या धोका यक ह आहे आता मागेच एक प्रकरण झालं होतं आमच्या इथे आजी आजोबा दोघच राहत होते त्यांना ऑनलाईन अस सांगित की बँकेमध्ये फ्रॉड झाला आहे आहे तसं आहे तुमच्या खात्यात ते ते घाबरून गेले ते कारण त्यांचा तर मुलगा इथे नव्हता तो शिक क्षणासाठी बाहेर गेलेला होता मग बँकेतला मी मॅनेजर बोलतोय त्यांनी विश्वास ठेवला साधे ोळेपणाने मग ओटीपी सांगा हे ग पैसे गेले त्यांच्या आणि त्याच्यानंतर मग ते घाई गडबडीमध्ये पोलिस स्टेशनला गेलो, पण पोलिसांचं एकच असतं म्हणनं, तुम्ही - सुशिक्षित आहात तुम्ही कस काय ओटीपी दिला एवढ फोनला सग. ला सांगतात अरे पण तुम्ही त्यांची सिच्युएशन बघा ना. काय आहे ते त्याच्यात त्यांचा- पी वाढला. त्यांना दवाखान्यात दाखल करावं लागलं. त्याच्या माग धावपळ करायला लागली या सगळ्या गोष्टीची आणि कसं असतं माहिती आहे का हे? सायबर गुन्हे आहेत हे सगळे याचा खडाही लागत नाही या सायबर गुन्ह्यांचा.
नाही मॅडम छडा लागतच नाही आणि तुम्ही कितीही फिरा. काही त्याचा उपयोग होत नाही फक्त फेऱ्या मारायचा घीरट्या घालायच्या.
आणि नाहीयेत कारण ते पोलीस काय म्हणतात? हे युपी बिहार वाले ही मुलं आहेत आणि- ही मुलं म्हणजे - आणि त्यांना या सगळ्या गोष्टी माहितीय त्यांच्याकड- सगळ्या सुख सुविधा आहेत तीन तीन मजली इमारती आहेत त्यांच्या. आणि कसं असत तुम्ही ओटीपी दिला म्हणजे- चूक तुमची झाली असं ते म्हणतात.
हो पण कधी कधी आपल्याला कळत पण नाही ना की त्याच्यामुळे तो दिला जातो. आपल्यासारख्यांकडून ही चूक होते. आमच्याकडे असं झालेलं आहे मॅडम चांगले आमच्या घरातच- पैसे गेलेले आणि मला सुद्धा असे फ्रॉड- कॉल आलेले होते डेबिट कार्ड आहे का क्रेड क्रेडिट कार्ड आहे का तुमचा नंबर द्या माझ्या- ते नव्हतं पण माझ्याकडे डेबिट कार्ड होतं पण मी त्यांना - माझ्याकडे डेबिट कार्ड पण नाहीये तर तो इतकाच वेडला आणि म्ह- मग उपयो काय उपयोगच काय आहे तुमचा अशी गडबड केली आणि कॉल कट केला म्हणजे- माझ्या लक्षात आलं होतं तो डेबिट कार्ड आणि आणि ते विचारात होता मला त्या वेळेला- सुद्धा आपण असं घडलेलं मग आपण जागरूक असून आपल्याला-
माझ्याही बाबतीत असा अनुभव आलाय. त्यांनी असं सांगितलं की मी मिलटरीमध्येध्ये आहे. सैनिक पदावर आहे मिलटरीमध्येध्ये- माझं पोस्टिंग पुण्याला झालेलं आहे. आणि खडक वासला मध्ये पोस्- झालेला आहे मग मी म्हटलं की माझा घर लांब आहे खडकवासल्यापासून. तुम्ही कसं काय म्हणजे तुम्हाला क्वार्टर्स अलाउड होत- अलर्ट होतात कर नाही म्हणे त्या मिळायला अजून दोन तीन महिने वेळ आहे. पण माझं लग्न झाल्या मूळ माझी फॅमिली- राहणार मग मी शनिवार रविवार मध्ये अपडाऊन करणार. आणि मी सकाळीच तुम्हाला तुम्ही फोटो पाठवा. त्यांनी आधार कार्डचा फोटो पाठवला त्यांनी त्याचा पॅन कार्डचा फोटो पाठवला. सगळं त्याचं आय कार्ड पाठवलं मिलिट्रीचं सगळं पाठव. आणि म्हणे मी तुम्हाला रेंट वगैरे हे करतो तरी मी म्हटले की तुम्ही प्रत्यक्ष या बघा. आणि मग व्यवहार करा न बरोबर नाही म्हणे मला तेवढी सु- ी नाहीे मला सगळं शिफ्टिंग करायचंय घाई आहे गडबड आहे आणि मी तिथे येऊन कुठे शोधत बसतो? णार. असं सगळं केलं आणि असाच बनाव करून आणि म्हटलं मिलकीतला माणूस - एवढा आधार कार्ड वगैरे दिलंय त्याच्यामुळ विश्वास बसतो ना माणसाचा.
हो ना.
सव्वीस साडेसव्वीस हजार रुपये गेले साडेसव्वीस हजार. हो आणि नंतर कळलं. आम्हाला की हे मिलट्रीतले जे मेलेले लोक असतात की नाही. त्यांचे आधार कार्ड त्यांचे आय कार्ड घेऊन कारण त्या लोकांवर विश्वास ठेवतात ना लगेच.
लकच हा मिल्ट्री म्हटलं म्हणजे आपल्याला थोडस देशाच हे राहतं म्हणून आपल्याला लेच विश्वास वाटतो आणि थोडंही वाटत
आणि हिंदीतून ब बोलत होता आणि नंतर त्यांनी इतकी म्हणजे रूढ केली त्याची लँग्वेज बोलायची म्हणजे लिटरली शिव्यांवर आला तो
अरे बापरे
तची भाषा एवढी चेंज झाली म्हणजे तुम्ही ओटी पी द्या ना माझ्याकड मी तुम्हाला परत करतो ना तुमची रक्कम म्हणजे आधी साडे तेरा केली होती म्हंटलं हे अस फ्रॉडच आणि दिल्लीमधून वगैरे आले तर ते फ्रॉडच असतात हॉल सगळे असय पण काय झालं तेव्हापासून मला एवढं छातीत डाव्या साईडला दुखतं दुखायला लागलं मला काहीच सुचेना डावा हात डाव्या बाजूला एवढं दुखायला लागलं मग डॉक्टर मला असं वाटलं माझं बिपी पी एकदम वाढला की काय मला बीपीचा त्रास पण नव्हता तरी नवऱ्याचे बीपीचे गोळी घेतले मी मनाने मग याना म्हटलं तुम्ही जावा पोलीस स्टेशनला आणि मी दवाखान्यात जाते ते म्हटले तू नाही जाणार दवाखान्यात ते पैसे जाऊ दे पहिले आपण दवाखान्यात जाऊया नाही म्हटलं तुम्ही जावा खूप महत्त्वाचं आहे म्हटलं ते पैसे आपल्यासाठी कष्टाचे पैसे आहेत तुम्ही जावा मी मी गाडी चालवत गेलेली लिटरली दवाखान्यामध्ये आणि डॉक्टर त्या आत पडले तुमच्या छाती दुखतय तुम्ही गाडी चालवत आला कस मग एसी जे वगैरे काढला खूप बीपी माझा वाढलेला जवळजवळ आठ दिवस माझा अ एकशे ऐंशीच्या पुढेच बीपी होता जवळ जवळ मग तेव्हा पासून मला बिपीची गोळी सुरू झाली त्याच्यानंतर हार्टच्या डॉक्टरची आप महिने घेतले
हा हा
तिकडे गेलो आम्ही ते म्हणाले हात वर करून बघा असं करून बघा तस करून ते म्हटले तुमच्या मला वाटलं मिनी हार्ट अटॅक मिनी हार्ट अटॅक आलं का का मला अस वाटल तर अशा चमक्या निघत होत्या थोड्या थोड्या थोड्या असं चम आणि आपल्याला काय माहिती हार्ट अटॅक कसा येतो ना काहीच कल्पना नाही पण डाव्या साईडला अशा चमका निघत होत्या त्याच्यानंतर मग ते म्हणाले हृदयाच्या बाजूला जे खूप मोठ मसल असत त्याला सूझ आले तुमची टेन्शन आणि धक्
धक्यामुळे हा
काय एवढं टेन्शन घेऊ पैसेच आहेत परत कमवता येतील जीव एकदा गेला तर तुमची मुलं उघड्यावर पडतील इतका म्हणजे हा प्रसंग मी भोगलेला आहे ना आणि आपलीच चूक आपण कोणाला सांगणार ना आणि तेवढेच पैसे होते त्यावेळी कोरोनाची कोरोनाची वेळ होती तेवढेच पैसे होते खात्यामध्ये आणि ते कसं करतात शनवार रविवार असं बघतात म्हणजे शनवार रविवार बँक बंद असतात म्हणजे शनिवारी रात्री कॉल येतात बघा शनिवारी रात्री माझ्या स्वतःच्या बहिणीचे सत्याऐंशी हजार गेले फी साठी म्हणून त्यांनी अकाउंट मध्ये जमा केले होते की उद्या जाऊन फी भरून टाकायची कॉलेजची त्यांचे स सत्याऐंशी हजार रुपये गेले जवळ जवळ हम्
यासाठी असं वाटत की हे जे आधुनिककरण होत चाललंय नको वाटत ते असंय हम् म्हणजे भांड तोटे पणा आहेत हो हो हो असं खूप छान वाट मला अनुभव तुमच्याबरोबर वाटून आणि तुमचाही तुम तुमचाही अनुभव ऐकून परत आपण बोलूया हा धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल आपण